हाय हॅलो
हा
हम्म मी काय म्हणायलतो माहिती आहे का आता उन्हाळ्यात की नाही वॉटरमेनल प्लस आपलं काकडी मग काय म्हणतात त्याला मोसंबी, मोसंबी ऑरेंज हे त्यां जास्त खायचं काय
हम्म
सी मिळते आपल्याला त्याच्यान पण कमी होते प्लस तू जर तुला विटॅमिन सी घ्यायचं असेल तर ते चोकायच कॅप्सुल नसते काय
हा टेबलेट्स येतात कि कायतरी लिमसी म्हणून
ते टॅब्लेट घेऊ शकत्यास आणि त्या टॅब्लेटला असं फोडायचं काय पाणी मध्ये आणि मारायचं आपल्या फेसवर पाणी म्हणजे गुलाबजलमध्ये हा गुलाबजल मध्ये मारून फोडून त्याला चुरा करून ते लावायचं आणि फ्रीज मध्ये बनवायचं ते चल असते वॉटरमेनल खालीच तर बॉडी हायड्रेट असते मग त्याच्यामुळे पण हीट कमी झाल्यावर तोंड एकदम फ्रेश वाटते आणि कॅरट काकडी गाजर सिप भाई मला पण आधी ल उठायचं माहितीय का जास्त नाही पण उठायची पिंपल यायची
ह, ह
पण मी वर्कआउट सोडल्यावर मला यायची पिंपल पण जेव्हा वर्कउट असयं की नाही जरा ण यायचं नाहि हीट ऑटोमॅटिकली पूर्ण शां व्हायची एवढ हटिंग करायचं ना हिट काय हिटचा बाप पण जायच
ह
हम्म
हीट काय आहे सोड खरं प्रॉपर एक पर्टिक्युलर जागेला पिंपल्स उठत्यात फोरेड ला उटत नाहीत
हा तेच क मला पण कुठं फोर एल ला कधी नाही उटलं मला
नुसता गालावर उठत्यात
तुमच्या म्हणजे घरात कोणाला उठलेलं पहिला आधी कोणाला उठायचं
काय माइत
अरे मम्मीला या पप्पाला असं जेनटिकली येत हे सगळं.
अ मम्मी पप्पा दोघां आत्ता तर नाहीय दोघांना.
आता नसते कारण आता ते एक एज एज नंतर येत नाही शक्यतो. हम् हम आमच्या बाप्पांना जास्त होत म्हणून उठायल आम्हाला उठ
का चितराय
हम् ह् काय आलं.
एअरफोन डी डीच आहे का तुझे?
काय!
ताब दाब टॅप कोणाच म्हणजे नंबरला नाव कावे कोणाचं पडाला असं म्हणालय मी.
पृथ्वी मा
तेच किए
पोर ग आहे री पृथ्वी.
पोरगा आय पृथ्वी ते पृथ्वी टाकलायस की नाही तू त्यामुळ त्या लो होला पोरगी
तिथं तुझ पण पोरगी चित येते बे ख माझ पण तेच येते काय कायसा मागे सगे त्याच काही ऑप्शन नाहीये बाई.
अहंहं.
हम्म.
ठीक हे फिर ठिक हे-
अ इग इतला पोरगा आय की नाही त्याचा नंबर आहे हे.
अ हं हं.
गेलतो नाही आत माय टार्गेट पूर्ण करायसाठी.
काम येत काय नाही तू किती दिवसात केलंसहे एका दिवसात.
ना प गुरुवाली गुरुवारी आम्हाला मिळालेल हे म गुरुवारी मी पंधरा केलतो.
हा.
त्याज्यानंतर शुकूरवारी ऍप माझ चालतच नव्हतं तरीहि संध्याकाळीपर्यंत मी पास केलेलो.
अ हूं.
शनिवारी शनिवारी किती केलो शनिवारी सतरा का अठरा केलतो.
हां हां ह अरे किती झालं मग सतरा आठ त्रा पंधरा.
अ सॉरी पंधरा आणि म्हणजे टोटल रे टोटल सांगालोय खुळे
हा हा हा
पंधरा नंतर रे सोळा सतरा आठ अठरा एकोणीस वीस हा वीस वीस बावीस केलतो आणि मग रविवारी बसलो म्हटलं आज तर सगळं करुन उठायच आणि मग ना कॉल करू सांगितलेलो कॉल करालोय उचल कॉल करालोय उचल मला लगेच माझ टारगेट पूर्ण संपला की विषयी नाद करते का
माझी वीसच्या वर झाल्यात सोडा आता
किती झाल्यात
थांम एक बावीस तेवीस झाले असतील
तुम्हाला बुधवारी मिळालं मग बुधवार अ गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार मंगळवारपर्यंत टाईम आहे बघ तुम्हाला
होय काय माझी होत्या आता आज उद्या पर्यंत
आ आता किती आहे तुझ पंधरा?
पंधरा नाय हाय बाळ बावीस तेवीस असल
वा मग सपतेस सोड लगेच होते तुझं दोन दिवसात होईल
ते चार एक्स्ट्राची टपकली त्यांना ना मी कसं झालं ते
हम्म हम्म नाही होतय सोड.
आणि मी ऍड ऍड मो वर्क ला केल्यावर पाच यायला पाहिजे होतीत
हम्म
म्हणजे पंधरा झाल्यावर पंधरा ते, सोळा ते वीस. खरं नाही. पंधरा ते एकोणीस आल्यात परत, मग मी ती पाच कंप्लीट केलीत, मग एकोणीस ते चोवीस आलय, समजलं काय काय झालंय
कळालं कळालं समजा मेरे को
असलं फालतू काम झाल्यात
काय! कोण हाय रे हे?
अरे सोम्या बस गप, फालतू काम करू नको लावतो ब कान पाड.
कोण भोकरय ये ब तमिज ओ भाई.
मदी, मधी, मधी, मधी हात घालालाय स्वतःचा आणि हाताला हात लावल्यावर वरडालाय.
अस हाय व्हय. ह पंचमार की पंचमार की म वरडत नाही डायरेक्ट सां
लई पीडतय बाबा बारकी भाऊ कसले असत्यात माहितीे हाय काय? तू स तू दिदीला विचार?
ये बाई मला पण पार भाऊ हाय आम्ही तिघेजण हाय.
तरी पण
बाकी मी है, म्हणजे पहिला दिदी है, मम्मी हा मग कृष्णा म्हणजे माझा बारका भाऊ हाय.
हम्म हम्म.
काकींचा पोरगा हाय ओम.
त्यात सेम अंडर वेअर काय तो तुझा शोध लावून येऊया म्हणला.
माझ्या नंतर दोन बारकीे भाऊ आहेत. ती कसं काय करत्यात मला माहित पण ऐक.
काय काय बोलालय? शून्य अंडा कृती शून्य अंडा कृती का असतोय तेे शोध लाव म्हणालाय तुला.
आय लव दूर ते जातंय.
रामानुज
चालतंय मी शून्याचा शोध लावला मग. तू अरे वटन लावलाय रे ह
पन्सास अस
कठला खांजा भूगणालाय ह
रामानुज वॉस फेमस फॉर अ मॅथमॅटिशियन ट्रिक साठी म्हणजे मॅथमॅटिशियन होता त ऑनलाई फास्ट सॉल्व करायच मॅथमॅटिक्स काय आणि काय काय होतं त्याचं म्हणजे त्या पण इन्ंट के क काय काय
मथुला तेव रामानु जन्म झालाय
नाही रे बाबा हमारी मॅथस क्या बोलू अभी बताऊ तेर
त मॅच चांगली असती तर बी येला असस्त वैे काम घती काय मी तर पायो घेतलेलो काय सांगायचं
हे चांगला आहेव बायो मला आवडच पण मा कम्प्युटर सायन्स घेतलेल म्हणून मला बायो घेता आले की माहिती आहे का नाही तर मी पण मॅथ
तू इलेव्हन ट्वेल्थ ला कुठवतास इथेच होत अस आहे
येस इथंच सगळं का मला ऍडमिशन मला डमशन मिळत नव्हं माहि आहे ना
अकरावी बारावीला हम का
सरासोबत बांडण चालते
हो वा मला तर कुठं मिळालेलं मला कि नाही मी लेट नालतो आधीच आणि मला बोर्ड ला पण साठ टक्केच होती मग वयार क वयाल
किमान साठ तर आहे रे आम्हाला फिफ्टी फोर आहे
अस ते काय गुठपर कडाले आणि मग ते एक्स प्रिन्सिपल होत ति तर जे जे काय म्होलतात तिथं खेळायला सर शिकवायला शिकवायला आहेत बघ कांबळी सर म्हणून त्यांच पप् पा प्रिन्सिपल होती त्याी किन वळ हो आमच्या मग त्यांना पैसे देऊन ऍडमिशन केले आम्ही
कती रूपये दिला
शटप तुलाही हुशार नाही आहे समज का काय मिळत पाच हजार काय तर
हो भाई त्याला पाच हजार रुपये दिला हो
ठ मोठ बोलते ऐकाच नसते तिथ ते म्हणालाय पाच हजार दिले नाही जास्त दिले खरं सांग
अरे बाई तू कशाला दिलीस मग तेच विचारतोय रे तुला?
ते मला काय माहित त्यांचे काय झालं त्यांना त्यांना माहित.
काय खरोखर खुळा आहे बाबा ते पाच हजार रुपये मला तेशील का नाही?
शट अप.
अरे खरं सांगालोय तुझं ऍडमिशन असचं झालं असतं.
आणि मी रडालतो मी ऐसी कॉलेजला जाणार नाही म्हणून.
का?
घोडावतला पण तर
हम्म घोड घोडा लावायसाठी घोडा लाव घोडावरत.
हि मम्मी म्हणली बीसीए नंतर पुण्याला जाणार आहेस का नाहीस. त्यासाठी पैसे पाहिजे असलं. तर इथं जायचं.
बघ जर घोडावत गेली नसली तर कस्टमर मिळाला नसता तुला.
हो तिथल्याना आपल्यापेक्षा पडली तिथे एक माझी फ्रेंड आहे तिला सत्तर पडल्यात.
काय काय काय काय झालं तिला सत्तर पडून बघ.
आणि ती मला म्हणाल्या ती म्हणजे वेदिका बोललेली तिच्या बरोबर आणि ती वेदिका सांगाला सृष्टीला नाईंटी एट पडल्या म्हणताना ती म्हणाले एवढं करून कुठं जाणार आहे ग ती एवढं का पाडलेय असं विचाराला.
हम्म जलने वो को इसारा नाही तु कॉप. चांगलाय बाबा.
नाईनटी एट पडल्यानंतर मग आमची मम्मी म्हणाला बस सगळं चांगलं झालं की नाही. जे होते चांगल्यासाठी होते कॉलेजमध्ये गेली म्हणून तू एवढं मारली
बरोबर आहे बरोबर सही पकडे सही पकडे. एल असतय का सगळं. हम्म.
होय.
होय.
चांगलंच होत जवढ एवढं काय प दहावी पर्यंत कुठे होतास मग.
मी ऍक्च्युली पहिला इंग्लिश मिडियममध्ये होतो.
हा कुठं.
वीला बापूजी ला आलो ह्याच्यासाठी एन सीसी साठी. मगं, आठवी नववी दहावी आठवी नववी एनसीसी केलो, मग बापूजी मध्येच होतो दहावी कंप्लीट झाली कॉ कोरोनामध्ये, कॉलेजला आलो अकरावी बारा एससी कॉलेजला गेलो मगं, बारावीला भांडण झाली अरे अकरावीच्या एंड ला भांडण झाली त्याच्यामुळे मग ऍडमिशन मिळ
कुणा बरोबर भांडण करातास
ते सर आहे तुला सांगतो कधी तर एकदम डिटेल मध्ये जेव्हा तू पार्टी देणार की नाही तेव्हा सांग तुला सगळं काय काय हा मगं- भांडण झालं त्याच्यामुळे स्वामी सर डमिशनेत नव्हतं पप्पा पप्पा आले पप्पा चिडले म्हटले माझ्या पोरग्याची चुकीला तुमचा काय संबंध यो डमिशन नाही द्यायं
हा.
म्हटल सर तेजी चुकी नाही आहे- आमचे प्पपा लय वाड हाय आमचे पप्पा ऐकत नाही एकदा बोलाय लागत हा. मुश्या बिश ठेवल्यात हा. मग ते झालं मग मी आलंे लगेच मला ऍडमिशन
वा
तुला पण लगेच मिळालं असतं कशाला पैसे दिले खय बाबा तू
काय माहित नव्हतं मला नंतर काय आलं.
सांगायचं तर
गुणाल सांगणार तू
बरोबर तू प थर्ड इयर मध्ये बोलाय चालू गेलो ना
हो
तू तर आलीच नव्हती सेकंड इयर ला
अरे थर्ड इयर ला येत नव्हतो मी फर्स्ट आणि सेकंड इयरला उलट येत होतो तू नव्हतो.
हा मी येत नव्हतो बरोबर आहे पण थर्ड इयर ला यायला लागल मी
हम
दिसायची गेमला